हा, मला मायकडनं लागना तुला.
काय भानगड, माझं पण पाच वेळा झालय काय माझं मला लावून तुझं.
झालं असल, राहू दे आपण बोलू आता. आरामात झालं असल, अरे ते काय झालं, तुला कॉल लावलो होतो उचललाच नाहीस. हा, त्यामुळं झालं रे ते, तू उचचला नाहीस त्यामुळं दिस झाले आता तुला मला
खरं परत लावलेलास की तू.
होय खरं लागनाच की आता, बंदच झालय.
थोड्या वेळानं बघू.
तर ते ना नंतरच बोलतो मग त्या बरोबर त एक कॉल बोल्याव.
हम्म हम्म.
मग नंतर मी तुला दोन वेळा करणार बघ.
दोन वेळा कर की भावा.
हा हा, माझं राहिलय रे बाकीचं काय, तुझं झालं की, मागशी बाबां बरोबर बोललो. आता आणि परत तू केलायस.
नंतर लावताना मला खरं फोन कर.
होय, अबघ कितीला माहितय काय, साडे सहाच्या पावणे सहाच्या दरम्यान.
पावणेसाच्या दरम्यान, साडेपाच पर्यंत कर की रे.
अरे मम्मीला आणाय मम्मीला आणायला जावं लागतंय, असं काय करतुस.
लय कामं असत्यात आबा तुला तर.
काय करायचं, मग नाय त अ बघ आता मम्मीला बाबा मायामते आणाय गेल्यात, त्यांची गाडी ठेवलीत ठिऊन गेल्यात का घिऊन गेल्यात.
गाडी वय.
हा, तनी घीऊन गेल्यात म्हझे मम्मीला आनाय जाया लागनार मला.
जाया लागणार.
हम्म.
चालतंय की मग मला फोन कर.
हम्म.
जिमला तू, जिमला किती जाणार.?
सातला.
सातलाच जातुस वय.
होय.
तू.
मग बघतो हा मी आज गेलो तर गेलो बाबा.
का रे?
वैताग पण आलाय सोड लेग माराय नको वाटतंय आता काय सगळं मारलोय.
ॲप्स मारायचं रे जाऊन.
हम्म हम्
हम्
मग फोयरम काय रोज मारतोय सोड एकेक दोनदोन सोड. रोज मारतो येतानां.
हम्म
म अ
डायट काय सुरु आहे काय नाही?
डाएट काय हेच की रेगुरलच अंडी हे ते. ओट्स कीतीला मिळतंय रे?
शंभर रुपये का दीडशे रुपयाला मिळतंय बाबा.
किलो?
किलो.
त्यात फ्लेवर असतंय नव्हं?
हे कुठलं काय फ्लेवर ते म प्रोटीओड्स असत्यात. तीनशे साडेतीनशे रुपये किलो.
किलो डॉक्टरचं ईक्तो काय ते?
डॉक्टर च्याहीस्तं तेण असतंय ते?
हा हा
त्यात असतंय बग शंभर ग्रॅम म
त्यात बनाना के‍
दे चौवीस होय शंभर ग्राम मद्ये कणी चोवीस पंचवीस ग्राम प्रोटीन असतंय. ते का पाच दिवसात सपतंय दहा दिवसात सपतंय दहा दिवसाला तीनशे रुपये होय.
परवडत नाही.
हम्म म आसं म्हणाय गेलतर परवडतय बग ये बघ तुला सांगतो की ऐक
हां
आपलं अंडं किती रुपये झालंय आता?
अंडा आठ काय नऊ रुपयाला आहं बघ.
नऊ रुपये नऊ आणि तीन तीन आपण आंडी आनतोय तीन.
हां
तीस रुपये झालं.
हा
आं
हा
आनं ते आहं तीनशे साडेतीनशे रुपये किलो.
हा
असं ना तसं तू दहा र दहा दिवसाला तीनशे रुपये खर्च करतोसचं?
होय.
आणि तुला अठरा ग्राम फक्त प्रोटीन मिळतंय तिथं तीस रुपये घातलास की तुला चोवीस पंचवीस ग्राम प्रोटीन मिळतंय.
एका स्कोपला
हा एकाच स्कॉब नइ शंभर ग्रम मद्ये दहा दिवसाचं असतय रे ते दहा एक किलो दहा दिवसा ते बग शंभर ग्रॅम खायला पाईजे तुला
हा हा
हा असं असंन ते पण ते अन ते सेमच पडतय खर हे हाय क्वालिटी प्रोटीन असतय रे अंडी
हू असं हाय
म ओट्स घेतोस काय रोज
ओट्स कुट मर्दा कवा तर काय खायाला नसलं कि ते पितोय मी
हा हा
हू असाय
सुजी पन भारीय व्हनी
हू सुजीत तूप सुजी खायचं बघ गुळ घालून मस्त पैकी वजन वाढतय माझं वाढलंय बासष्ट होतं त्रेसष्ट झालंय
होय म रोज खातोस काय
होय रोज खातोय बघ
मी नाही बाबा कधी तरी एक दिवस आड खायचं चालू केल्यात
म आर मी पण रोज खात म्हणजे पहिला रोज खात होतो मधी म एक दिवस आड खायला सुरू केलं म्हजे मम्मी काय पण करणार रे जरा मी आता कोल्हापूरला जात नाही व्हय म सकाळी सुजी खाणार नाही नुसता नाष्टाच करणार
हां
म ते सुजी तशीच खाऊ कोण खाणार नाही मला पण वेळ होणार याला
हा
मी सकाळी नऊला जेवलो कणी डायरेक्ट संध्याकाळी पाच सहा लाच काय तर खाणार
होय
नाही तर म मध्ये कुठ तर समोसा खा हे वडा खा कोल्हापुरात पण समोसा पंचवीस रुपय
होय
आ पंचवीस रुपय आपल्या इथं पंधरा रुपय सोळा रुपय हाय हे रेल्वेतल नाही तिथ जास्त दोन सीट म्हणून हाय तिथं खातोय काय तिथं अरे वीसच्या खाली कायच नाही सगळं पंचवीसच्या वरतीच
हा
हू
पंचवीस तीस काय
पंचवीस तीस
हू म सकाळी जेऊन जातोस काय सकाळी जेऊन जातोस
तेच की सकाळी एक दीड चपाती खातोय तेवढ्यावरतीच असतोय दिवसभर आणि ते रोज पण कुठलं तीस पंचवीस रुपय चाळीस पन्नास रुपय रोज च खर्चा करायचा ते ट्रेनच आणि वेगळ ते कवा तर खायचं रे आणि एकटा खायला गेलास तर काय नाही रे पोरं पण
होय संग आणि असत्यात
हम्म त्यांच आणि बघायल पायजे म.
हां
घरात काय घरात काय देत नाईत.
आल्या आल्या जेवायचं री म.
ते अरे मम्मीला आणायला लागते मला अने पाचलाच जेवतोय डायरेक्ट.
हा ते ति आल्या जेवा लागतो आणि संध्याकाळी नव वन नऊ सव्वा नऊ
हम्म
म अजुन
काय नाय. अ महिनाभर चौदा ऑगस्ट पर्यंत काय तराय चौदा पंधरा सोळा ऑगस्ट पर्यंत बसंल.
म्हणे हा आमची नेहाची पण तवा पर्यंत असंल काय.
होय तवापर्यंतच की.
हा हा
बोलले कि सतरा काय ते सतरा का अठरा तारखेला कॉलेज सुरु आय.
होय
हम्म सत्रा अठरा दिवस रायलेत वीस पंचवीस दिवस रायलेत. होय एकटाचाय बो.
हं हं होय एकटा अजून पप्पा आलेले नवा येतील सहापर्यंत.
सा पर्यंत येत्यात.
होय अरे लवकर पोचले फोन लावलेला मगाशी. साडेदहालाच पोचलीत म्हणाव.
किती निघलेलेत.
सा सव्वासाला निघलेली साडे सहा् वाजली असतील निघाला.
चार तासाचा प्रवासायस.
अरे म्हणजे कसं तिने डायरेक्ट गाडीत बसलीत रे डायरेक्ट पंढरपूर -च्या गाडीेत बसली.
हा हा मधे स्टॉप मध्ये नाय काय कुठं. ते आता पंढरपूरला सगळे जात्यात म्हणून सगळे डायरेक्ट
हा डायरेक्ट नाई तर कसं असतय इथंनं मिर्जला गाडीय मग मिर्जतन बदलाय अनी पंढर
हा
त्यामुळं लवकर पोचली.
हम्म हम्
म्हणजे अनिकेत ललीत दुपारी फोन केल्ता ओ पावणे दोन दिड पावणे दोनला.
होय कळस दर्शन आता मी एका दिवसाने होत नाईत फळ्या गर्दी भरपूर हम्म आणि या आषाढी वारीला तर लय गर्दी असते भयानक गर्दी असते.
हम्म हम्म तिथं त्यात आणि मुख्यमंत्र्यांनी होता तिथं.
होय
गेला सोडा दिदीला गेला की आता, हम्म. ते राजीनामा दिला की धर्मेंद्र प्रधानन.
दिला.
दिला की
कधी ते.
आत्ता.
म्हणजे त्यानें स्वतःने दिला, काय द्याय लावलीत.
नाही नाही स्वतःहून दिलाय.
होय.
मग आता सगळी फटाकड्या तेन, वाजवायलेत नवं दीपकीचं कॉकरोज जनता. तू काय कॉकरोच नाहीसं नवं.
ये नाही नाही भावा मोदी जिंदाबाद.
अंध भक्त आहे, आपण कणी.
हां.
चमचा नाही.
नाही आपण लावाय नाही सोड टी व्ही आता बघायच तेच, दाखवत असणार सगळ्या बातम्याला बितम्याला आता.
तेच रे तेच सुरू आहे नव्हं आता, अरे मी इंस्टाग्राम उघडलं कणी जनता
हा तेच की.
अवघड करून ठेवलाय मर्दा आं.
दंगा धुडकूस करून ठेवल्यात म्हण सगळा.
अरे यांना कळतच नाही रे काय सुरू आहे, नेमकं कोणाचा राजीनामा मागायला पाहिजेत हेनी.
विषय कुठला कुठं वेगळीकडेच ‌न्हायल्यात रे, असा विषय झालायं.
तेच‌ की अबघ आता नीट हे कणी, नीट ची परीक्षा एन टी ए भरवत्या.
हा.
त्या एन टी एचा अध्यक्ष आहे, जोशी म्हणून कोण काय असं कायतर हाय. तो हाय त्यांचा राजीनामा म्हणत नाहीत.
हा.
धर्मेंद्र प्रधान त्यांचा विषयच नाही रे, यात एन टी एम चा आणि धर्मेंद्र प्रधानचा. शिक्षण मंत्री चा. आताच बघ काय तू सांगतो, शिवाजी महाराज आलतीत.
हां.
त्यांच्या खाली काय चोऱ्या बिऱ्या झाले नसतील. मग तुम्ही हे समज तो. तू हे आहेस तू शिवाजी महाराजांना दोष देणार काय त्यांच्या खाली जान केलाय. त्याला तू दोष देणार. हा, मग हेनी डायरेक्ट शिवाजी महाराजांना दोष दिल्यागत झालं रे, म्हणजे जो मेन आहे. जो त्यांच्या हाताखाली अंडर खाली आहे, त्यांला दिलेत ना असं कसं होईल. मला काय माहितीच नाही रें, खाली सगळं हे करून दिलाय. मग.
घेतला मग शेवटी.
हम्म, घेतला आता आता मग सगळे आता ते, आत्ता मला हेेत रिल्सा पडत्यात बघ. पोरं टाकत्यात.
सी जी पी, सी जी पी हे त्या रे, मग आता त्यांना काय सांगू.
हाय की मर्दा, डोक्याला ताप.
आणि जातिवाद लै रे करत्यात.
बकी.
आता नवीन आहे भावा आता.. आता त्यो कनय नुसत शो.. मराठ्या आहे माहिती हाय आहे तुला दिपीके त्यांन भवा फ जय भीम, जय भीम, जय भीम एवढंच गेला छत्रपती शिवाी महाराजां म्हटला नाही काय म्हटलं नाही.
हा
तेवढंच म्हटलं नुसता आणि खाली म्हणाल ते, नुसत जय.. जय.. एवढंच केला काय आणि लगेच विषय बदलला. हा आणि बरं त्याला परवा ते फार्मसीचा पेपर सुटलं फुटल्याला. पंजाब मध्ये त्याला ते विचारलेत रे.. रिपोर्टरने.
हा
त्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही त्याने, दुसऱ्या त्या पो बोला ते तिकडेच गेला त्यो, होय.. पंजाब मध्ये पेपर फुटलाय.
हो
तिथली डिझाईन मागव मग काय बोलला नाही राहू दे राहू दे बोला आणि पुढे गेला. देखेंगे.. देखेंगे.. केला.
हा
आणि पुढे गेला.
नीट सारख पेपर फुटलावर अवघड आहे.
नीट चा पेपर सारखा फुटतय रे.. कायम फुटतय तितला पेपर.
हम्म
काँग्रेसच्या वेळी पण किती वेळा फुटलाय.
त्यांना आता कारण नाही रे.
अरे विषय काय झाला ते सी जी. पी. निघालं. काय आणि लगेच पेपर फ्... फुटी झाली रे.
आणि हा.. तस
त्यामुळे त्याला लगे चान्स मिळाला त्यांना बरोबर हे केला, गेम केला.
पण लगेच त्यांच्यात सामील झालेत ना लगेच.
अरे... व्हय प्रत्य.. प्रत्येक जण सगळेच भाज्या च्या विरोधात होते की नाही. तेव हा.. तेवढं करतातच.
हम्म.. तेच कि
हम्.. ह्म्म आपल्या इथे पण काय झालं माहिती आहे का नाही गणेश नगरात?
अरे.. व्हय ते शिव्या दिलय.. कोणाला?
अरे ते कसावीचय ते, अरे.. त्याला मी बघितले आमच्याकडे ज आल होतो पहिला आयोग
अरे.. तुम्हाला व्हिडिओ आलता काय? मी म्हणलं. इथ असेल कुठलं तर लांबच गावा बिवातलं म्हटलं, नंतर ब मी बघतोय तर आटक केलतं तवा, शापोर पुलीस स्टेशनला आनलेलीत तुला मी. मग तव्हा सांगितल त्यात गणेश
ते एम. ए. टी. घेऊन फिरत होत ते, आमच्या गल्लीतच होत ते खाली राहायला.
व्हय
अ.. चांदे पाटलात चांदे पाटील चौकात नाही का गोसावी तिथली.. तिथे गोसावी हा.. तिथे गोसावी आहेत माहितीये काय? तिथला हाय ते
हा.. हा..
ह्.. ते मोदीला आणि ह्याला ऐकनात
त्याजा काय तर करून घेतले बघ उगाच.
हो की अंगलट
आणि त्यांच्या चौकात भाजपचीच आहेत सगळी तिथं.
होय.